परवा नाही केली.
हम्म. पहिल्यावेळी असंच आलता, मंग. असं काही नाही, गप्पा मारायला चालतंय त्याला आपण. हे कट करून टाकु का? काय कट करती का? वोरती कशाला? त्यो कट. पूजा ताई त्यो कट. काही म्हणत असन, तिनं निंदाय बादला विचारत असन, हम्म.
काय म्हणतोय तो आता?
हाव का. व्हय. कोण नाहीत. पूजेंद्र समुदाय कर माझं नावं. हाव. आईलो. काय गं? अग ते, फोन चालू ना, आमचं काय म्हणती? उद्या लावेल आता, ठीक.
एक तर लागत नाही कोणती, कोण लागलेती. हा ना.
तिची किती खय न का. आता सिधा म अ, य बावीसव कॉल असलं एखांद वेळेस.
शून्य कालच भौतिक भेटणार, देणारच नाही दया ना.
पूजेचे दोनच झाले तिचे नाही झाले, जास्त रेच त्या म काय? दहा सेंकद बोला म्हणून
जाय ना बाई,
हम् पीठ घेवा, भाजी झाली आताशी, आमची भाजी बी राहिली बाई, पोळ्या राहिला भाजी राहिली कुठं आहे बाई, मी बसिल तोवर दहा मिनिट पाच मिनिटात येशील जायला. धर तुला एक रूपयाच चॉकलेट आणि धर,
मग तिथे जाती का ग तुमची असल्यावर मला द्या पाच रुपयाचा. नाही ग तीनच नाय मला चार लागते अजून जायना नाही बघ ते चॉकलेट घेऊ, आपण त्याचे शॅम्पू क्लिनिक प्लस दहा रुपयाचा.
मी तर आणले होते, होका, हां. पाच रुपयाचे, पोरी म्हणल्या मला का? हम्म हा आता हे करते आमच्या म्हणतील आता उघडं आघडं दिसु राहीलं नाही का म्हणतील. काही निघत होतो इतरूनच, काही गाडीत येऊ बगळा तो पुढं आहे का? मग एक तर काल गेलं काल तर शनिवार होता, परवा दिवशी घरीच होतो ना शुक्रवारी हां. आता ते मटणाचं त्याला रात्री चार वाजला आणलं तो मग बाई कोण राही चार पासून उपाशी हां. ठेव आता नाही ब पटकळ म ती चटणी करायची काय नाही ना जस पतलं करते मग आम्हाला नाही चावत ना.
हा ते सांगापुरता असत हा बाई काही तरीच. माहिती पत्र रोज पाठवते दाजी काय करताना काही नाही हे टाकलं आम्ही, आम्ही ते हा मस्त हा. ते उघड्या अंगाने वाळवलेली तर काड्या कुड हे कोडु कोणी पॅक करायचंय का? हां ही कुण बी ह्यो कोणी हां तसंच करायचं तुम्हाला मग चार पाच कर नाही दोन एक शून्य घेतलं आमच पहिलं म्हणलं बोल बोलत येऊन
मग कुड
ती म्हणे आपली पोरगी मग जाऊ गेलती ना पैसे देऊन. टाक म्हणून तरी कुणी.
पण आता करून काय फायदा आहे, मग आज तीस होईन का तुमच्या कडून हां तीस के तीस होईना? मग काय झालं मीच ते बोलायचं बोलून नाही देत . त्याच्या . हम अरुणा बाई होतीना मी माझे पाच दिवस .
बनविण . तुमच ज्या का तुम्ही ज्या कार्यामध्ये समजा अह ती मध्ये आहे तुमच ते त्याच्यात पैसे लागल तुम्हाला लावं अस म्हणल्यावर, त्याच्यात आहेत बघ आहे का? मग तुम्हाला मेसेज आला नाही का?
मेसेज आलाय.
हम्म मग आपलं पण तिकडं कसं का तू बोल वरती थांब, हॅलो. म ती हे होती सालिना फोळकला
हा पूजेश किती आले तुला?
चार हे करायला फक्त. बोलू.
अच्. तुळजापूरच सकाळ सकाळचं वाताण. का.
बाजे. ती ते सग सलमीलागून जायच होते. ह पळ कतीन कोती.
हम्म.
पंढरपूरला फोन करून गेला ना. उर्तीची ह. आमचं मत जायचं दिंडीला आता. वाळून मला. बेला दहा मिनटं त बोला काय बोला तरी. पाचक आल्या का वेला का कि द म्हणजे किती वर नाही तर म्हणजे ते चाळीस मिनिटात नाही. पन्नास मिनिट सठ मि एक घंटा होत आहे. हो. ब. मी काय ना शब्दला रायचं काां. नाही मी आल्या स.
हम् हम. रात्री म भट्टे खेलते भा पा. हम्. गॅस बरोर आणगत गॅस. प पुरी्या मी नागोळीच्या शेतात याने का शेतात आी दात शगू चा करून दि त्याला दधच उकडा उड लावी वीस रुपयाच दूध भे दहा रुपयाच दूध वीस रुपय असल तर दे दुसर आणतो
दूध लई महाग आहे. आता जात आज किचमुूड जना जना लावून येतो आम्ही आज माग घ पण चांगली नाहीते पन्नास पूरती श अरे अ आपल्यालाय सांग बारीक बारीक ना लवकर ला नाही न भरलं म्हणते पाणीच नाही. कोण आलंय पूजारी आला ना टाईम ला आपला. पूजा करायची देवा तसं तिच्याकडून दिवसभर केली
सुुधू वखर नाही मी लाऊन देऊ का आता पोरीच
कोणचा हाय?
हम्.